हा ऐकू आले काय मला अस वाटते ते ऍप चालू असलं तर मग येते वाटत
हा हा जस का म काल न ग मला माझ ते लावल नाही पण त्या लागणारच नाही ल प व्यस्त लावातात
माझं म्हणजे पाात आठ अस
होय अजून बाकी आहे की म्हण
होय हम्म कम् ठी हम्
तीस
म म्हण जना वले नाही दहा म्हहिे स्टार्ट झाले अस म्हज
हा पहिलं दहा करायचं मग आणि दहा येतात मग आणि दहा येतात असं आहे
अ हांत आणि कायच नाही म्ह
का काय नाही ब क्लिनिकला आलोय
हा हा आणि काय का हा इक नाही
सी आयटी ची एक्झाम दिलीस का
नाही आता देणारच नाही मागच्या महिन्यात ख अ अड आणि मसा ख आल्यावर येत म्हणून सांग
होय अखर आता गेलीस की जाऊन पण किती दिवस झालं
नाहीता मच नाही म आता म ते असंच नाही
काय
माग ह्या महिन्यात होत ना मग ह्या महिन्यात येणार
हा हा ह ते सरांना सांग तर अप्लाय करून ठेवायला
हम् तिस आमित नाही झाणार ना आम्ही म आम नाही ते असते स म्ह जा
हा प्रॅक्टिकल म्हणजे ते हेच ना एक्झाम ऑनलाईन एक्झाम होत्या ना
हा होय तचकी ज
असं क्वेश्चन असतात शंर काय
हा शंभर सलाचतय सोड
आणि ऐंशी नव्वद पडलं तरी चालतंय त्याला तेस म्हंटलं विसरायचं अवघं तर पहिलं पटक्यान ते
नाही आय क नाही खपसचला काय अघल
सोपं असते म्हणा आता सुधा आता पण
हा आमस् एकट र उघडायचं मग कायच करायचं असं नसते
हा हा हा
हम्म
तेच म्हंटलं काय काय शिकवतात
काय नाही येत हे झारचभळी लाते खेळणेसाठीली
जरां मोठ्यांद गर
आम्हाज ना
आत्ता आला
हा हा लईले सु ख अदी बाईक
नाही आणि गेला
हॅलो
हा
आला काय
हा यालाय
हा हाठी रेनी त आप बस घरी घण बोलाला लागते मला
तेच के मी पण बाहेर झालोय सोड आतमध्येध्ये रेंज ट्रेंजचा जरा प्रॉब्लेम झाला आणि मी एअरटेलचं कार्ड घेतलोय त्यात
हम मला का
अ आणि एअरटेलला माहििते फोन लागत पण नाहीत का लवकर आणि आलेला पण कळत नाही भाई अ ते फक्त तुम्हाला मिस कॉल येऊन गेला आहे कोण आलाय कुणाचा आलाय काय कळत नाही एरटेल थ ऍप घेतलोय मी त्याच्यामध्ये मग दिसतय थोडं थोडं
हो बाहिर फलस फल फलस लाख आणि कोत केलं का नाही मला कळतच नाही ह मी स्कॉन पण पडत नाही फोन आलेलं होती
तेच की.
मला म्हट मला भ मोबाईल पडत नाही
जरालाही प्रॉब्लेमच झालाय ते एअरटेलचा इकडं.
हा तेच की हा कॉलचे ज नाही होते.
कॉलचा जरा इश्यू आहे.
हम्म हम्म हम्म. हो.
काय झालं पाऊस आहे की चिरचिर जरा जरा
ह प पडला आन पडवा
तिकडे मुंबईला जोरात असेल पाऊस.
ह नाही नाहीे-
अ ठाण्याला तन पडत का
हम्म.
बाहेर कुठे जातीस.
बाहेर कुठे म्हणजे
क्लासला ज जवळ आहे ना क्लास.
होय बाई तेवढा आहे किती पण जवळ असल्या आणि जोरात
लह म ल रा शिवाणी
तेच क आहे आणि ते हचं काय झालं मुंबईला चेकअपला बोलवलेलं ते
हे ना हे गेलतो परवा त आला म्हटल्या मता घरात असले तर बघायच माहिती मग ज म चालायच ज चालायच.
हा हा म्हणजे हो
हा. घण्या आता अजून फोड घ मग ते करून म हे डॉक्युमेंटून आणि
खरं डॉक्युमेंटस आणलं की विषय संपला नव का अजून चेकअप तेन चेकअप काही विषय बाकी नाही ना आता.
नाही नाही आता नाही नाही
मग त्यांनी बघितली किती पर्सेंट आहे ते
नाही नाही ते सहितात कोल्हापूरात सहितात ते किती पर्सेंट आहे.
हिने करून देणार आणि हेिनी सांगणार असं आहे.
हा ह ह मग ते डॉक्युमेंट काय काय आहे ते माहित नाय तुला
आ हे ग ऑफिस सव माझ दोन हजार दोन ला म्हणजे रमल्यावर सम बघायलाहि ऑपरेशन खेळलं म दवाखान.
हा हा हा हा ते आणायला सांगितलं का. म्हणजे आधी होत तुझं ते तसं त्याच प्रूफ.
हा त त हा दवाखान्यात अ क ऑपरेशन झालं पाय झालं.
किती काय काय होतं काय केस
हा, हम्म. . . . . . पाणी खुला खुला येऊला तिथं.
आता ते लई अवघड झालंयच सगळं आणि
. ते हेजा मुळे हा .
नाहीतर आधी सगळ्यांना असं देत होती जागा.
होय आता कड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
मला मला मिळालं अकराशे पन्नास रुपये आल्यात मला आतापर्यंत. होय.
आलाय की मगं हा ना.
त्यामुळे कराय लागली आता मी.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
तसं नाही आता तू कॉल करणार असतीस ना पहिला सादा कॉल करून सांगायचा गं. म्हणजे ऐप उघडून ठेवलं ना कि म ते कळतं नाहीतर असं ऐप उगडी नसली तर मग एक एकदा कळत नाही आहे. असं फोन आलेला कारण आता ते आमचा टास्क संपलंय आमचा पुढ चा आलाय, आदितीच काय माहिती आहे अजून किती केल्यात ना अदितीच्या बाकी असेल
म्हटली माझं झालंय म्हणून .
झाले होय तिझा फोन अ फ्रेंड.
हा म्हणजे फो फोनचा झालय, कायतरी प्रॉब्लेम झाला वाटतं आणि तिजा सगळं कंप्लीटच झालं असं झालं. . .
तेच म्हटलं म तेच तू तस चं म्हणजे आता मला पण आलाय कॉल म्हणजे त्यांना पण लागलच खर तू पहिला सादा कॉल करून त्यांना म्हणजे सांग असं कॉल कराय लागलोय मी आणि फटाफट कमप्लीट कर म्हणजे पुढचं जरा येतात.
होय हम्म हम्म.
पैशे यायलात पैशे यायलात पण सांगव की
होय होय होय होय .
हम्म, ते काय विचारायला केलतिस हेच विचारायला केलतिस का?
काय हा होय. कॉलच लागत मनव्हता म काय ते हाय असं हाय म म्हणून झोपला.
हा हा तेच म्हटलं
हो हो बिचारी. अ काय म
आणि काय मंग
काय नाही मग निवांत बसले काही नाय काय नाही हम्म
पावसात लय अवघड होतंय अग
ह होय कॉलेज ला कॉलेज ल सूट घेतात मग असं करतात
होय होय जर ट्रेनच सगळ्या बंद झालं ना त्या रूट वल्या तर मग सुट्टी देतात सोड
तेच ना
तेच म्हटलं आणि मग आम्ही ते
चाल चाले
अ कटकर कटकर आणि परतलाव वाटल्यास तर दहा झालात दहा मिनिट हॅलो हॅलो